हा
ह पहिलाच कल्टी आहे तुमच्या
हा तही पूजाव लाले कायप मधून हॅलो कार या बदून पूजा बोलाले
तु
हा नाही चौथा काल आहे चौथा कल हाा या्यायलाग प आज मला तासका आला आजच म्हण करूया हो चौथा कॉल आहे माझा अ काय करताय काय करायलाय असं
काय नाही आवडले आता ते
जेवण झालं काय
झालं तुमच.
काय खेळतात स्पेशल मलो,
सेश नत आज का साधच होतं मी तुझची भाजी भाातरी भात आमठी
रेंज मध्ये ए की जरा.
हा जरा तसं झालं तरी पण चालेल पण फोन कट करू नका
हा हा हा हा तेच म्हणलं काय केलंत आज जेवन?
मेथीची भाजी भाकरी
होय
हा आमटी
अ आता साग सादच बरं वाटते ते हे म्हणजे लेई मसालेदार वगैरे आता काय खाऊ वाटतं नाही तब्येत बिघडाचे कारण असं आपलं साध भाजी भाकरी भरं वाटते बघा ते हम्म
लोणचं केलत आंब
होय घरी बनवलाय का काय लोणचं
होय तेवढंच बनवते थोडं
होय कसं बनवायचं असतं ते लोणचं आंब्याचं
नाही मी एवढे काही जास्त हे करत नाही जरा गरम गरम केलेले असते ते गरम ठेवते आणि आंब्याच्या फोडी केल्या करायच्या दोन आंबा पुसून घेते फोडी करते
हा
आणि दिडकर लोणचे मसाला
हा हा केपरेयचं
हा सात केेपरच नाही आहे बीडकर लोणच मसाला
बीडकर काय?
हा अ मीठ आणि साखर साखर ला बारीक करून घेतलेली असते
हा हा
हम सगळं नुसतं मिक्स करायचं
हा
आणि त्यात मसाला जसा असं म्हणजे आपल्याला लाल दिसेल असा मसाला तेवढा घालायचा आणि हलवून त्या तेल घालून ठवून टाकायचे
हो ते वर्षभर राहते व्यवस्थित
प नाही लगेच समतय ते असते
हा हा लगेच सपतय हम्म
ण आहे तेवढंच आरमबी आणले की नाही लगेच करायचं तेवढच आठ दिवसात दहा दिवस करत करायचं
हम्म मग आता लवकरच येेऊन लवकर झोपवत असलाकि
होय होय
हम्म मग सकाळी लवकर उठायला लागतं असलं आणि
नाही नाही लवकर नाही होेतत मी मी साडेसात कारण दिवसभर झोप मिळत नाही मला
काय म्हणाला दिवसभर
चबर परतजो नाही मिळलं पाहिजे
हा हा हा ह काय करताय तुम्ही दिवसभर म्हणजे? कसं असतय रूटीन तुमचं?
आमचे माग आहेत, त्यामुळे गारमेंट घरात आहे. आमचे साड्या तयार करायचे माग
व्हय साड्या तयार होत्यात, हम्म कसल्या साड्या तयार होतात तुमच्या मागावर?
सिंथेटिक आ कांचीपुरम ब्रॉ पेशवाई असत्यात.
होय तुम्ही बनवतायसा व्हय, हम्म हम्म म्हणजे तुम्ही स्व ता सेल करताय काय त्या साड्यांचं? काय अस काय म्हणजे कसं असतय तुमच तेच
सेल दुसऱ्यांकड, दुसऱ्यांकडन देतात. दुसऱ्यांच्याकड फक्त आम्ही विनून देतोय.
तुम्ही फक्त वेणून होय विनतायं होय हम्म म्हणजे तु आम्ही सांगल तशी एखादी साडी विना म्हणल, तर तुम्ही तयार करू शकताय?
हा करू शकतोय की?
म्हणजे आम्हाला अशी बॉर्डर पाहिजेल, असं म्हणजे वेगळ बॉर्डर वगैरे पाहिजे आम्ही सांगल इस बॉर्डर वगैरे, बुट्टे वगैरे पाहिजे तसं, तुम्ही बनवून देवू शकताय
तस तयार असेल कुठ तरी शोधून देऊ शकतोय? कारण एक डीझाईन आपल्याला पंचवीस ते तीस हजार रुपये खर्च येतोय.
एवढा खर्च येतोय?
हा साडीच रेट वाढतय असं होतय.
होय असं होतय. अ मग ते साड्या वगैरे घड्या वगैरे करायचं आस
पाच हजारला मिळतीया ही साडी
किती?
पाच हजार
हा म्हणजे, तुम्ही विणताय ती साडी
हा ती आत्ता दुकानात पाच हजारला मिळते तुम्हाला
हा आणि जर आम्ही तुमच्याकड असं घ्यायचं म्हणलं, तर कितिला पडणार ती आम्हाला साडी?
दोन हजार रुपये कमी पडतय तीन
तीन हजार पर्यंत पडतीया व्हय. आ आ मग त्याचे म्हणजे काय? म्हणजे तुम्हाला डायरेक्ट असं घड्या वगैरे साड्यांच घालून द्यावं लागतंय काय? काय डायरेक्ट अस विनून अस प्रेस वगैरे करून द्यायला लागतंय काय कसं
नाही नाही सगळं त्यांचं तिच करतात सगळा माल बेंगळूर ला जातोय. तीथनं तयार होऊन परत टॅग लावून, बॉक्स पॅकिंग इथं आम्ही काहीच करत नाही.
मग त्याला लागणारा सगळा कच्चा माल कोण पुरवतय तुम्हाला? म्हणजे काय असं मागवावं लागतंय काय अस?
नाही इथ इथे आहेत माणस ती आणून देतात. महाराष्ट्रात मग आम्ही त्यांच्याकडून जाऊन घेऊन येतोय.
घेऊन येताय व्हय हा हा
अ.
म्हणजे तुम्ही तुमच्याकडनं पण असं घेऊन जाणारे असतीलच, की डायरेक्ट तुमच्याकड असं ऑर्डर देऊन
व्हय व्हय जातात की घेऊन
हा म्हणजे तुम्ही तसा पण सेल करू, शक करतायसा म्हणजे असं
होय होय आम्ही सांगून घेतोय की, तेवढ्या साड्या
म्हणजे ते अस, म्हणजे सावकारला सांगून घ्यायचं काय?
होय होय त्यांना सांगून घ्यायच्या साड्या आम्ही आस आस पाहिजेेत आणि ह्या द्या म्हणून चार
हा हा आस, मग त्यामध्ये पण कॉम्पिटिशन भरपूर असेल ना साड्यांमध्ये?
होय होय भरपूर प्रत्येक ठिकाणी साड्यांचे रेट
म्हणजे तुमच्या सिटीमध्ये सगळीकडे महाग च असत का म्हणजे तुमच्याच घरी एकाच्या आहेत असं ते साडी वीनायचं माग
इथ जवळच सगळ्यांच्यातच असतं.
सगळ्यांच्याच घरी असाल म्हणजे सगळे म्हणजे म्हणजे तुमच्या घरी कामगार लावलंय का तुम्हीच सगळं म्हणजे करताय तयार तुम्ही का वर्कर आहे?
वर्कर आहेत पण साड्या घडी घायला लागतात.
साड्या घडी घालाया लागत तुम्हाला कोण कोण घालताय तुम्ही घडी?
आणि मी माझे मिस्टर!
दोघजण मिळून घालताय होय?
हम्म, आणि काय तुमचं? कसं काय
काय नाही बघा चाललंय बघा व्यवस्थितीत तेच म्हणलं जरा साड्यांची पण माहिती हा माझ्या पण मैत्रिणींना पाहिजे होत्या व साड्या म्हणजे विचारत होते त्यांना कसं काय का असतय. ते मला पण काय माहित नाहीय कसल्या डिझाईन वगैरे तुम्ही म्हणाला त्या त्याच्याकडे हायत का पहिला अवलेबल पहिला विचारुया मग सांगतो काय ते असं म्हटलं
त्यांना बघा कसल्या टाइम्स पाहिजेत ते बघा फोटो पाठवतो त्यात. तुम्ही शोधून द्या.
हा मग तुमची मुलं मग तुम्हाला मुलं मुल असतील की आता?
एक मुलगा एक मुलगी
होय कितीवीला आहेत पोरं मग? मुलगी कितवीला आहे मुलगी?
मुलगीची बारावी झाली.
होय! मग आता ती बारावी नंतर काय करत्या काय घ्यायचं ठवल्या काय?
नाही अजून तिचं ऍडमिशन ऍडमिशन व्हायचं आहे अजून.
व्हायचंय होय, मग आता मुलग्याला ट्यूशन ते लावलाय का दहावीला काय म्हणजे घरीच करतो सगळं?
हो आता ट्युशन सुरू आहे कि.
हो मग कस कुठल्या मिडमला आहे? होर सीबीएसईला का इंग्लीश मीडीयम लाठे स्टेट बोर्डला आहेत?
आ हित सगळीकडें सीबीएसई इंग्लिश मिडियम आहे.
इंग्लिश मिडिमलात आहेत होय.
दहावीला आत्ता जाणार गेलाय तो.
हा हा!
अकॅडमीला लावलय त्यामुळे सकाळी आठ ला गेला की तीन साडेतीनला येतोय घरी.
होय मग त्याला म अकॅडमी लावले म्हणजे घातलाय म्हणल्यावर असं त्याला वेगळ असं क्लास लावायला लागत नसेल ना त्यात तिथंच करून घेतात ना सगळे?
हा तेच तेच ट्युशन आणि शाळा सगळं एकत्रच होतंय.
हा हा हा फी पण जास्त असते गो अकॅडमीला नाय? होय! आणि मग पोरास्नी डबा वगैरे करून द्यावा लागत असेल की तुम्हाला? काय ते अकॅडमीतन म्हणजे त्यांच्याकडेच असतय जेवण?
आठला डबा दयाला लागतं.
होय म्हणजे काय देताय म्हणजे किती डबे देताय? असं ना दोन नाही तर तीन डबे दयायावे लागतं असेल कि त्याला
नाही नाही तर आल्यावर परत जेवतो
आलाय जेव म्हणजे सकाळी जाताना न करून नाश्ता करून जात असेल?
करून जातो डबा घेऊन जातो आणि आल्यावर जेवत चारलाच
होय मग तुम्ही सोडायला जातय का आणायला म्हणजे खु स्कूल बस वगैरे आहे त्याला हा
स्कूल बस नाही बस न इथं बस अवलेबल आहे
हो म्हणजे तेच तुम्हाला वगैरे सोडायला काय जायला लागत नाही
नाही नाही फ्री पास आहे त्यामुळे चालत
हा हा हा हा हा
फ फ्री पास योजना आहे
व श्रीफा जगण आहे हा हा
हम् ह
तेच का आता पोरनाले असं त्याला टेन्शन असेल दहावी आहे म्हणजे त्यांना प्रेशर करत नाहीसाना तुम्ही जास्त अभ्यास एवढं मार्ग पटलच पाहिजे
त्याला करायलाच लागत नाही तो करतोय अभ्यास त्याला पंचाार लाव टक्के होत नवीला
होय
त्याांगल का हम्म
हा हा हा ह
आम्हालाच टेन्शन येते तू जास्त अभ्यास करू नको सगयला लागते
होय उलटाय की स्यांच्या तू एक एक आई वडील अभ्यास कर गर्म पाात लागाय लाग तुम्ही
आणि या नक सांगायला लागले
अ उलटच आहे सगळं भार घे मग भलग तुमचा नमरा देणारच आहेमही ब
का
हा
हम्म
मग मुलगीचं पण काय
मुणगी आता बारीक झाली आता बघायचं तिथं
हो इंजिनिअरिंग आता त्यांच पण प्रोसेसर ल मोठे असत वेळ लागतो त्याला पण
दोन महिने जातय हम्
हम्म कॉलेज पण लेट चालू होत महिना जातोयस
हो
ह
तर रिझल्ट एक महिना झाला होता अजून एक महिनाभरात होईल कर्से
हम्म ऍडमिशनला ऍडमिशन मिळू सका टेन्शन ते आपण फॉर्म वगैरे भरायला लागते काय म्हणजे त्यानी दिल तेच कॉलेज असं निवडायचं काय आपल्याला पाहिजेल की अस कसं असते ते
आपल्याला पाहिजे ते ते निवडून देतात त्यात बसला नंबर तर ठठीक नाही तर मग दुसर्या कॉ
ह जर आपल्याला ते दुसरं कॉलेज नको असत नाही आपल्याला पाहिजे तेच कॉलेमध्ये गेलं तर मग ते का ऍडमिशन म्हणेडोशन वैर भरावे लागत ते काय
हो हो हो मॅनेजमेंट कोठत नाहीत
मॅनेजमेंट बर्ट म्हणजे त्यांची काय असेल त फी भरायला लागतात का
होय होय
हा हा हा आणि जर त्यास ऑनलाईन वरणच मिळालं तर त्याला काय फी वगैरे नसल भरायला लागतात
होय एका वर्षाची चार लाख फी आहे जर म हो मॅनेजमेंट कोटात नाही घेतली तर
एका वर्षाला चार लाख म्हणजे असं किती चार पाच वर्ष अस तेवढ प्रत्येक वर्षी भरायलाग म्हणजे प्रत्येक वर्षी चार चार लाख रुपया अस भरायचं
हा नाहीतर मग जर गव्हर्नमेंट कोट्यात नाही घेतली तर एक लाख वीस हजार फी आहे
हो
हम्म
एी भरून आणि बाकीच आणि वेगळंच असेल कीच वया पुस्तक स्टेशनरी आणि काय काय प्रोजेक्ट ला वगैरे खर्च पैसे वगैरे लागत असत
बस असते बस सच
हा आणि ते आणि राहायचं म्हणलं तर ते आणि वेगळं सगळं खर्च आहे सग खर्चिकच झाले बघा आत्ताच आपल्या वेळी काय होतं काय असं काय
आपण हे मानतोतो सुख्या आश्य होत
हो
आता एल केजी लाच फी आठ सत्तर हजार आहे
हो आपल्या वेळ कायल की जिलाने हे्यायला काय नाही नुसतंच जाऊन पवा बसरलेके जहालखी